हॅलो, हा बोल. काय करते? हा ग बाई. काय खाते?
अग, ते हेच्यामध्ये पेरू होता. नाश्त्यामध्ये पेरू, म पेरू काप पला होता आणि ब्रेड जॅम होता. अन ते तर कोरड कोरड जात त नही मला ते घशामध्ये. मग ते नाही खाल्लं,
अ आगं मग दुधासोबत खाल्लं असतं ना.
हा पण म ते जॅम लावलेला अजून दुधामध्ये
येडी. उलट एकदम भारी लागतं ना.
अगं पण म आता मी ते पेरू खाल्ले होते ना. म त्याच्यानंतर आंघोळीला गेली केस बीस धुतले. आता आणि ते होत अजून पुरी होत ती आणि बटाटे असे ओव्हनमध्ये हे केले होते त्यांनी.
हा का?
असं. हाफ फ्राय नाही. शिज वलेले. असे ओव्हन मध्ये याच्या सारखे केक सारखे ग.
हा हा.
हा म ते होते, त्याच्यासोबत पुरी होती पण ते काय असे फिके फिक ते नुसते अशेच ये. टमाटे कांदे टाकलेले त्याच्यावर. हा मग ते नुसतेच खाते.
हं, उलट ब्रेड आणि जामना दुधासोबत मस्त लागतो.
हं. जाऊदे पेरू खाल्ला गेला होता माझा.
हं. नुसते साधे ब्रेड नव्हते का मग?
हा असतील ना. पण जाऊ दे म्हटलं आता तेच खाईल.
हं. जेवण करून घे जो लवकर. तरी किती वाजले? अकरा वाजले ना. केव्हा उठली होती?
नऊ वाजता.
हा का त्रास नाही होते ना आता उलटी बिलटीचा.
नाही आता नाही होत.
बरं.
अलगचा अलग.
हा.
ह.
ह अगं म मला त्रास होत म तीन वाजेपासून त्रास होत मला रात्री. वॉमिट झालं. व्हॉमिट झालं आणि नुस संडाशी होतय. मग रात्रभर झोपले. हा अपचन झालं वाटतं पण काही खाल्लच नाहीी बाहेरच. स काहीच नाही. पिक्क पिक्कच खाते असं पण जेवण पण कुठं कमीच तर आहे माझं.
मग तरी कस काय होतंय आता मागे पणंत झा आलं होतं ना.
ते मग डॉक्टरकडे गेलो सकाळी साडेआठ वाजता. हम्! डॉक्टर म्हणे. हा काही खाण्यात आलं असेल म्हणे असं. म्हटलं नाही काहीस खात्री म्हटलं. आणि ना अशा पोटात तोच प्रशांत मराठेच ना. हा कारण बाकीच्या डॉक्टरांना गोळ्यानी दता आहेत ना. हम्म! हो म्हणे हा होत म्हणे असं जुलाब वगैरे. आणि ते तर ते मेन म्हणजे ना पोटात तशी कळ निघत होती छातीत पाठीत.
हम!
हा. असं अपचन सारखंच खालच्या साईड ला नाही दुखत होतं वरच्या साईडला दुखत होत बोट.
आगमध्ये असं जर ॲसिडिटी झाली ना तर ते असं दुप्त मते आहे छात
हा तेच ना मग पण काहीच खाल्लं नाही गं मी ते. ट काय फक्त उसळची भाजी खाल्ली काल.
हा ना.
ती पण फिक्की फिक्की होती ती. मग काय माहितीय मला का तेवढं पण पचत नाहीे मग आता का रोज पिके किचडी खाऊ का म्ी. अम् आता फिगी ज टाकली मम्मीने मग. तेच ना पोळी. पचायला म्हणजे पचतच नाही असं वाटत मला म. थोडस पण ती खटपटात नाही आहे हम्. तेच नामु आणि
त्याच्यापेक्षा खाऊ नका.
जास्त पाहत संडाशीने व्हायला पाहिज पाणी कमी होऊन जातं ना मग.
हा ना ज्यूस बीस तीच जाय ना ग मग ज्यूस मागवून दे.
ह गोळ्या घेतल्या मझ डॉक्टरने गोळ्या दिल्या गोळ्या घेतल्या. पैश चेट दिले त्याने.
अगं ज्यूस नाही तर नारळ पाणी मागवून घे.
हम्म! नाही ग पिते ना नारळ पाणी त्या आणि ते पप्पांनी पण. ते पाऊचे आणलेत ना. नारळ पाण्याची हा. ते टेंडर कोकोनट वॉटर नाही का ते त्याचे पाऊच आहेत ते
हा का?
हो घ्यायचे नारळाला पाणी सारखच लागत बघ.
अस आहे का?
हु..
ठिवून घ्यायचं मग नाही तर मग ते रिअलच मागून घ्यायचं ना थोडस मग बाग चं वगैरे मिक्स फ्रूटचं
वगैरे मम्मीला सांगेल मम्मी तिकडे गेली ना आता जग्गू मामाकडे.
हा मम्मी तिकडून येेताना आणायला सांगनार आहे.
हा तेच ना काल आणले ग बी दोन नारळ आणले मग शंभर रुपयाची.
हा.
ए एक ग्लास पाणी निघायला पाहिजेल फक्त एक कप छोटा कप. पाणी निघालं बस.
बस्स
बस आणि तर नारळ फोडता सुद्धा येत नव्हतं इतकं
अगं मध्ये शंभर रुपयाचे दोन ते तसेच राहता
पण तरी ग पाणी तर बरं निघायला पाहिजेल. मम्मी नुसती बोलत होती मग, माय जेठला फोन केला होता ते गेले तिकडे बोलायला त्याला मग, शंभरचे तीन बरे मग त्याच्यापेक्षा म्हणे मग.
बरोबर आहे निघाल्यात
ते तेच ना पोटाला आणि काही नाही रिकामं आर एक एक कप निघाला म्हणे काय नि म्हणे शंभर रुपये वाया गेले. त्या डॉक्टरनी ना चेक केलं बाई!
हा.
अजून सर्विक्स म्हणजे तोंड उघडलं नाही अजून म्हणे.
हा
होत हा.. होतय म्हणे हळूहळू कडक आहे म्हणे असं काहीतरी बोलला बाई तो. घुण घुळ्या नुसत घुण घुण करतो बाई त्याचा आवाज पण पोहोचत नाही माझ्या कानापर्यंत. मास्क लाऊन घेतो आम्ही. मास्क लावायचे काय गरज आहे? काही काय कोरोना चालू आहे का बर?
ते मास्क लावून समजत नाही अजून आवाज
तेच ना ती पवार मॅडम मास्क लावत नाही ते जोरात जोरात पण बोलत नाही अ आणि आज संडे होता ना संडेला सुट्टी राहते. परत आवरते
तेच ना,
हम्म लिंबू पाणी पिलं थोडं बरं वाटतंय मला तर
ज्यूस पीत जाय गं बाई ज्यूस मागून घेतो थोडस बरं वाटतं ते ज्यूसने ना, त्याची एनर्जी गेलेली राहते डिहायड्रेशन वगैरे होऊन जात ना असं मग ते
हंम हा तेच मागव मागवून घ्यावं लागेल.
मिक्स फ्रूट ते आणायला सांग मम्मीला.
हा बघेल सांगेल मम्मीला आणि फ्रूट्स पण बरोबर येत नाही ना का म
हा मग ते त्याच्यापेक्षा ज्यूसच मागून खायचं.
हम्म तेच ना बघेल ते ड डाळींब पडलंय. आंग बाई ते फ्रूट्स पण ना आता इंजेक्शन देऊन देऊन पिकवता नुसते. त्यांचा पण त्रास होतो उलट
हा.
हंम
त्याच्या पेक्षा म त्यांचे ते इसेन्स टाकले ते ज्यूस परवडतात याच्यापेक्षा
तेच तर ना, कॉन्सन्ट्रेटेड राहता त्यांचे आले म्हणून चांगले राहता मग
चांगले राहतना त्याच्याने तरी थोडं चांगला वाटत आता मी ते पिलं ना इंगेंगो आवातो आणि तेयाज नक मागव लो त्या प्पनी निजेच
अ हा हा कशात ठेवते फ्रीज मध्ये
अग एक विजेचा छोटाच होत बॉटलमध्ये टू फिफ्टी एम एल होत. म्हणजे काय मी दिवसभरामध्ये पिऊन टाकलं होत काल
हा असं जास्त गरम नको पिऊ थोड्या वेळ
हा ते ना मग ते काल गरम पिलं ना मी ते याच डाळिंब मचं म्हणून त्या त्याच्यामुळे उलटी आली होते मला वाटतं असं वाटतं आणि ते कडसट कडसट लागत होत मग त्याच्यामुळे
ते अगं मग ते ते मधलं ते व्हाईट राहतं डाळिंब मधलं व्हाईट वगैरे सर्व मिक्स करताना ग ते
हा.
हम्म, आणि गरम पिला म्हणजे जात त्रास होत थोडं नॉर्मल थंड पाहिजे.
ते ना म्हटलं ते गळ्यामुळे मी पिऊन घेत
हा ना, नाही थोडा वेळ फ्रीज मध्ये ठेऊून द्यायचं.
आता ठेवलं आहे.
हा थोड्या वेळात बारा एक वाजता पिऊन घ्यायचं. नाही तर आता अर्ध्या तासात लगेच पण नाही प्यायचंम् जास्त हे खर खालं ह
खाव, काय खाऊ बिऊ नको जास्त हा, सुट्टी आहे ना
सुट्टी, हे ग बाई काहीच खात नाही मी काल खाल्ले फक्त काल का सकाळी खिचडी खाल्ली अशी खिचडी थोडीशीच खाल्ली आणि हा आणि, नाही ग खातच नाही मी पण मग थोडी तिन्ही तर म्हणे उसळ खाल्ली आणि त्याच्यानंतर दुपारी उसळ खाल्ली तर मग त्याच्यानंतर कुठे काय खाल्लं फक्त चहा बिस्किट, चहा बिस्किट खाल्लं नंतर? आणि रात्रीत गंगाफळची भाजी खाल्ली. सर्व होता ताजं होतं आणि फिक्क होत एकदम
ते पण नाही पचत म्हणजे तुला तू ना नुसता ज्यूस ज्यूस पी आणि चांगलं अस एखाद फळ त म ते पण मागून घे म्हणजेसं पेरू वगैरे तर चांगलं असेल तर.
हा न बघावं लागेल, पेरू या दिवसाचे नाही आहेत ग
अ म म्हणजे राहता चांगले पण येताना ग काय काय ठिकाणीं का
ह बघावे लागेल, ते पण पार तिकडे पाचकन दिल जावं लागत ग बाई, हम्, ते पण आता बंद करत्या वाटतं सर्व काय माहिती ह पड अतिक्रमणमध्ये ना त्यांचे दु दुकान बिकणं सर्व मग तोडताय वाटत ते हम्, इकडचे तर नाल्याकडचे तोडले ना गं प नाल्या नाल्याच्या वर जवळचे घर बिर सर्व तोडून टाकले.
तळून टाकलं
हा पूर्ण मोकळा दिसतोय ना आला आता
आणि मग ते लोक आहत तिथे राहत होते ते
हम्म ते काय जातील दुसरीकडे पैसे बिसे दिले असतील ना आता त्यांना
हा पैसे आता दिले असतील.
फुकटमध्ये बांधलेत ना ग मग त्याने डा फुकटमध्ये
हा डायरेक्ट असच इल्लीगल आहे ना ते
हा. तोडले त्यांचे घर
त्यांच्या इथे तो मग एक राहतो बघ फ्रुट्सचं
फ्रूटसवाला का जूसवाला?
फ्रूटसवाल्याच ते देवरे हॉस्पिटल नाही का त्याचातिथे हा ते तर तिथ सा मम्मीला सांग जरा, मम्मी आणते ना सांग
हा बघा ला तिथ म तिथ काय माहिती बनवल आता चांगलं
हा म्हणजे रहात आता चांगले थोडस देतात ते पण कमी करून देेत नंतर म्हणजे घेत बघितलं तर जास्त चांग करताना ते मम्मी बरोबर घेते त्यांच्याकडे
हम्म बघावं लागेल बरं सांगेल
मम्मीला सांग आणून देईल मम्मी तेच काय लाईट लाईट खा जास्त काही खाऊ नको मग ते पचणार नाही त्रास
हा ना ते पचतन काही नाही सर्वांनी तिथं अख्खच्या अख्ख हम्म. चालेल कर म खाऊन घे कर म आराम
हा हा चालेल. अजून लाईट, हॅलो येतोय का आवाज? हां म्हटलं कर.
हा तू पण कर आराम कर मग दुपारी विफारी करते मग मी चालेल. हा हा घेते ना. कर मग अभ्यास वगैरे कर जेवण करून घे गे लवकर चालेल ठीक आहे ठेवते मग. हा.